हॅलो.
हा बोला ताई काय चालू हाय?
काही नाही स्वयंपाकाची तयारी आहे चालू आमची हम्म.
झाला चहा पाणी
ह चहा वगैरे झाला आमचा तीन लेच
म काय लव लवकरच असते.
हो आमच्या इथ लवकरच पाहिजे स्वयंपाक कसे मुले सकाळी जातात संध्याकाळी मग लवकर झोपतात, लवकरच करायला लागते, आता चार वाजता आलते घरी, क्लास वरून. अभ्यासन हिती केलं की मग जेवन लवकर झोपायला पाहिज, सकाळी आण की पाच वाजता जा लागते.
हो तुमच्या गावातच आहे की, बाहेर गाव जा लागते.
नाही आम्हाला हिवरवरखेडाय.
हो काय?
हम्म.
बाकी पाऊस आला काय तिकडे? हॅलो. हॅलो. रेंज नाही आवाज येत नाही ए हॅलो.
हॅलो.
हा आवाज येत नव्हता तुमचा? हा ना ते नेटवर्कचा प्रॉब्लेम असे मला पण नव्हता येत तुमचा आवाज, मी पण इकडे हॅलो हॅलोच करत होते. बाकी मग कशाची भाजी बनवून राहिल्या? नाही ठेवला नाही मी बोलतच होते.
हा नाही मला असं वाटला तुम्ही फोन बिन ठेवला की काय? कट झाला आणि मी इकडून हॅलो हॅलो करूनच राहिली.
मी पण इकडून बोलत होती पण आवाजच येत नव्हता.
हा ना.
हम्म.
का लहान आहेत का तुमचे मुलं कि मोठे आहेत?
एकच आहे मला मुलगा लहान आहे तो के जी वन मध्येच हाय हम्म
तुमच्या तिथंच आहे, मग सहकार आहे ना तिथं तुमच्या इथं.
हो सहकार आहे ना आमच्या इथं.
दानापूरले. हम्म!
बाकी झालं काय शेती वगैरे असील ना तुमच्या घरी?
होव शेती आहे ना आमच्या इथं! शेती किती आता आमची? केळी अजून लावायची बाकी ए पाऊसच नाही म्हणालाय. तर केळी बाकी आहे, आमची लावायची ह. पराठीे वगैरे झाली आमचे तूर पराठीे लावून.
होव ना हम्म.
आता या शेतकऱ्यांचं काय खर आहे? ओ पावसाच्या भरवश्यावर आहेत.
हो बरोबर आहे नाही त काय. या वर्षी ते व्यवस्थित पाऊस येत नाहीये. हॅलो. हॅलो. हॅलो. हो. आवाज येत नाही रे बाळा हॅलो.